उहं
हॅलो.
काय करताय.
काही नाही स्वयंपाक करतय.
कशाची भाजी बनवली.
भेंडी. हम्म. भेंडी, वरण, भात पोळी.
भात, वरण, पोळी.
तू काय बनवलं?
वरन भात. हम्म भजे, पोळी बनवायच आहे बरं आता बनवत आहे. कसा गेलात बस.
हो का कशाची केली भाजी.
वरण.
दिवस कसा गेला आज म्हटलं.
दिवस कामातच गेला आज.
हो का माझा पण कामातच गेला आज. गुडीपाडव्या न, नाय का?
नवीन वर्ष कामात गेलं.
हम्म, चांगल आरामात जाचं, त कामात गेला.
हो, आता वर्षभर, आपण कामातच राहू.
हो, बायाच कामच ते ये णा, चोवीस घंट
अरे, नवीन वर्षाची सुरुवात अ, कामान झाली, त वर्षभर कामातच राहू ना?
हो.
ह
तुला काही, रेसिपी वगैरे, येते का? ये काही साबुदानाची, काही रेसिपी वगैरे, येते का?
साबुदाण्याची? हो, येते ना, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याची चकली.
ते चकली कशी बनवते, साबुदानाची? मला येत नाय, मी कधी केलीच नाही सांग
भिजत घालायचा, समजा दोन वाटी साबुदाना घेतला
हा हा हा, म्हणजे एक पाऊ, एक पाऊ का? एक पाव का, एक पाव?
नाही, अर्धा किलो.
अर्धा किलो?
हां, अर्धा किलो साबुदाना
हम्म हम्म.
त्याच्यात, अर्धा किलो, आलू.
अच्छा, आलू तेवढेच आम्ही सेव नाही, मी काय म्हटलं?
हं.
तेन, आलू तेवढेच घ्यायचे आणि शाबुदाना तेवडाच घ्यायचा का?
हो, तेवढा घेतला तरी चालते, आपल आवडीनुसार, आता कोणाला, आलू आवडत नही. किंवा साबुदाना कमी-कमी पाहिजे. तर त्यानुसार आपण कमी-जास्त करू शकतो, पण बाइंडिंग साठी, कसं आलू पाहिजे जास्त.
आलू जास्त, शाबुदाना कमी राहिला, तरी चालत.
हो हो चालते, अगं पुढे कसं, बाइंडिंग येते ना?
हम्म हम् हम्.
हम्म, त्याच्यामुळे आलू पाहिजेत. बॉइल केलेले आलू, रत त्र भर भिजवलेला साबूदाना, हे सगळं मिक्स करायचं, त्यात मिरचीचा ठेचा टाकायचा, कडीपत्ता टाकायचा
जर आपल्याकडे, जिरं खात असेल उपवासाला, त जिरं पण टाकायचं.
हो हो,, खाते बरं, हो उपवासाला जिरं
हां, मग ते सगळं मिक्स करून, त्याच्या चकल्या करायच्या, दोन-तीन दिवस वाढवायच्या छान उनात.
हम.
नंतर त्या रेडी होते, चांगला वाळूच राहालं, तर वर्षभरही चांगलंच राहते.
हम, पापड कशे बनवायचे मग?
पापड पण सेम तेच, साबुदाणा, आलू सेम घ्यायचं.
अं?
फक्त आपण चकल्या ते आहे, ते अ साच्याने पाडतो.
अहा
पापड आपल्या इच्छेवर आहे, आपण लाटून घेऊ शकतो किंवा पुरी प्रेसवर, करू शकतो.
हं
झालं का? उन्हाळ्याचं वा वाळवण करून?
नाही झालं ना, काहीच सध्या. पाऊसच येत आहे. कधी पाऊस, कधी ऊन त्यामुळे काहीच नाही झालं. हं. कुठं लग्नाला वगैरे, फिराय गेली नाही?
नाही, सध्या तर नाही गेली कोणाच्याच लग्नाला.
हो का? मी गेली होती.
कोणाच्या लग्नाला गेली होती?
होतं, हं, आत्याच्या मुलीचं.
हो का?
हं
शॉपिंग पण केली असेल, मग लग्नासाठी?
हो, केली ना... शॉपिंग वगैरे.
हो, का? काल, साडी घेतली का?
साडी, लाच्या
लाचा घेतला? होडपा कितीचा झाला, गं?
लाचा झाला, सहा हजारचा
हा.
साडी थोडी कमीच रेंजची घेतली आता, तीन हजारची.
हो, का? रिसेप्शनसाठी साडी घेतली का? छान आहे बाई तुझं.
हो, बाई. आता मिरच्या तोडत आहे.
कशाला ग?
मिरची, खासाठी
खायासाठी?
हं
पहिलंच वातावरण ठीक नाही आहे, त्यात मिरची वगैरे खाशील तब्येत बिघडन नं.
काय नाही होत. काय फरक नाही पडत तेवढं. आवडते, मिरची तळून खायला
हा.. मलाही आवडते..... तब्येत ठीक आहे?
का?
हं
घरच्यांची?
घरच्यांची ही ठीक आहे. शॉपिंग करायला कुठं गेली होती?
शॉपिंग करायला गेले होती चंद्रपूरला.
हो का?
हं.
छान आहे का रेट वगैरे?
हो छानच आहे,,, अ छान पडतात. साड्या वगैरे तिथं,, आपल्याला जशा आवाडते तशा नाही का.
अ ऑनलाईन
नाही ऑनलाईन नाही, दुकानातूच ते ऑनलाईनचे कपडे कसे तेवढे काही खास वाटत नाही.
हां.
करत नाही.
नाही आता बरेच लोकं ऑनलाईन शॉपिंग करतात ना.
हम्म करतात,, हो. कधीतरी अशा लहान मुलांच्या वस्तू,, कुंड्या वगैरे. मेन मेन वस्तू त्या म्हणजे थोड्या,, अशा मा मागवतय कधी कधी.
हो, आजकाल लोकांचा कसंय ऑनलाईन शॉपिंगकडे जास्तच कलं आहे.
गाऊन बोलवला होता,, बोलून पहाव म्हटलं, लोकं, बोलवतात खूप तर कपडे छान आला
हा हा छान आला? रिझनेबल रेट मध्ये आहे.
हो ठीक आहे, आपलं परवडण्या लायक हाय.
हो का?
रेड कलरचा आहे.
हो कधी कधी ऑनलाईन शॉपिंग पण करून पाहावं लागतय.
हम्म.
काहीतरी चेंज पाहिजे ना.
हो.
जसं वेदर चेंज होते,, तसं आपल्यालाही थोडसं चेंज व्हावं लागते.
हो ना. हॉटेलचं वगैरे कसं
आज सकाळपासून हॉटेलचच काम चालू होतं.
हो का?
हम्म.
आवडत असेल ना काही हॉटेलवरच तुला?
नाही मला, फारसं काही आवडत नाही हॉटेलवररच खायला ऑयली राहतं म्हणून स्वतःला मेंटेनहि ठेवा लागतं ना.
हो, जास्त तेलकट खाल्ल्यानं तब्येत ही बिघडते.
हा त्याच्यामुळे जास्त प्रमाणात खात नाही.
मला आवडतं पण,, डोसा वगैरे
हा,, डोसा
डोसा, मंचुरियन,
मंचुरियन वगैरे नाही पण, डोसा, इडली,, ऊ टप्पा, हे कसे हेल्दी फूड आहे
हम्म.
त्याने काही आपल्या शरीरावर फारसा असर पडत नाही.
हो ना,, लहान मुलांना जमते
हो लहान मुलांना जमते पण, आणि ते आवडीनं खातात.
लहान मुलांना पण काहीतरी असं नाही का,, बनवून द्यायला पाहिजे विटॅमिनच ते काय करून जास्तीत जास्त प्रमाणात,, मुलांना विटॅमिन मिळ
हो मुलांच कसं आहे,, त्यांचं जंक फूडकडे जास्त खाण्याचं प्रमाण राहत
तब्येती सारख्या
त्यांना घरच्याच पदार्थातून काहीतरी हेल्दी खाणं मिळेल आणि सोबतच त्यांना टेस्ट पण मिळेल. असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा लागतो.
हम्म
जसे आपण इडली डोसे आंबवून बनवतो.
हो
त्याच्यामुळे मुलांना छान चांगल्या प्रकारे त्यातून प्रोटीन वगैरे मिळते. त्यांच्या हेल्थ साठी चांगला राहते.
हो हा प्रकार वातावरण कसं आहे थंड गरम थंड गरम आहे ना. त्यामुळं मुलांच्या तब्येती सारख्या बिघडत राहते दवा आता नाही खरं सारखे सारखे दवाखाने सुरू आहे.
वातावरण चेंज झालं का तेच राहतं मुलांचं.
हम
आपल्यालाच लक्ष द्यावं लागते पाणी गरम करून पाजणं.
आ हो काय झालं तर मग जागरण करा काळजी घ्या.
हो लहान मुलं म्हटल्यावर काळजी घ्यावीच लागते. लहान मुलांची घ्याला लागते सासू सासरे असले घरात त्यांचीही घ्या लागते.
सर्वांचीच घ्या लागते.
वयानुसार त्यांची ही लवकर तब्येत बिघडते ना.
हो त्यांचे ही सारखं काही हात दुखतंय पाय दुखतंय अस त सुरूच राहतं त्यांचं.
चालूच राहते.
हम्म
घर म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी पहावं लागतं.
काय म्हटले
घर म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी पाहाय लागते.
हो
तब्येेती खाणं पिणं
हम्म माझे मुलं गेले आहे फिरायसाठी बाहेर.
हो का
हम्म
कुठं गेलेय
गेलाय दळण दळण ला दडण लावायसाठी गेलाय चक्कीत.
हम्म
हे करू गहू संपले. कनिक संपली हम्म पाठवलं आता दळणासाठी.
हो